चहात म्हंटलं.
मस्त मी आहे तुम्ही कशा आहात.
मी पण खूप छान आहे खूप दिवसाांनी तुम्हाला माझ आठवण आली.
होय तसं म्हणायला गेलं तर खूप दिवसांनीच. आली आठवण.
मग आज काय काम कलं माझ? माझ्याकडे मला ऐकायला आवडेल की तुम्ही काय काम काढले नक्की.
अरे वा किती छान बोलता तुम्ही.
मला हो खरंच आवडेल आच काय काम काम काढलंय मला ऐकायला आवडेल.
आज काय नाही काम काढलं आज जरा म्हटलं विचारूया कसं काय काय. मुलांची शाळा चालू झाली अ म्हटलं कसं काय चाललय रुटीन
आता मला तर मुलं नाहीय तुम्हाला पण माहिती आहे माझं लग्न पण नाही झालं हे ण तुला मा पण हा तुम्ही म टप् देऊ शकता फ्युचर सा मी ऐकल की मुलांसाठी जर भवितव्य मला मुलं झाली तर मी काय द्यावं
अरे सॉरीया मला माहिती नव्हतं तुमच लग्न नाही झालंय
नाही नाही बोला बोला
हा हा हा तेच तर काय नाही मस्त काय नाही मुलांच आता लग्न झाल्यावरच मग नंतर तुम्हाला हळू हळू मिळतीलच टिप्स आणि सगळ व्यवस्थित होणारच आहे ते काय आता सगळे समजूतदार असतात त्याच्यामुळे एकमेक समून घेतात रा व ते होत सगळं नंतर असं काय होय होय आता आजकाल मुली पण शिकलेल्या आहेत मुली पण छान नोकरी करतात मस्तपैकी मग काय छान बाहेर छान बाहेर मस्तपैकी राहतात आणि छान छान मला आता हल्लीच म्हणजे आवडतं ते की चला आपण बाहेर का यायच कामावरून घरी आहे सगळ्याला बाई म्हणजे हे कष्टाची काम नाही आपण करायची आपण डोक्याची कामं करायची
हो हो हो अगदी अगदी
हा म्हणजे ते छान आहे असं की पहिल्यांदी कसं होत बघा अ म्हणजे अ सासू सासऱ्यांना कसं पाहिल्या जमान्यातल्या कि बाहेरच्या बाईच्या हातचं नाही खायचं अम् किंवा अस अस होत ना तर आता तसं नाहीे आता काय म्हणजे समजून घेतात की नाहीती पण साडेआठ नऊ वाजतात यायला तर मग त्याच्या पुढे नंतर कधी करणार ते स्वयंपाक
अगदीच अगदीच बरोबर आता पहिले काय होत होतं म्हणजे मी ऐकून होती म्हणजे पहिलेच्याच म्हणजे काळामध्ये कि अ घरातले आहे सोन तिच्याच हातचं हवा आहे दुसर कोणाच्या कडचे ते मागून पण घेत नव्हते आणि खात पण नव्हते त्यांना जमतच नव्हत पण जस जस काळ चाललेला आहे दोन हजार सव्वीस आले आता ह्या काळामध्ये ते सगळेजण सुदृढ झालेले आहेत ज्ञानी झालेले आहेत अ जुन्या परंपरा कुठेतरी सोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातच आता चालून जातोय आता असा विषय आहे कि पहिले कसं जेवण बनवलेलं असायचं जेवणावर भर होती आता दोन टाईमच घरातलं भेटेल कसं ह्याच्यावर आहे
बरोबर
कोणी देईल मला घरातलं त्याच्यावर अवलंबून आहे कारण आता भेटतच नाहीये ना आता कसे कान पिल्ले गेलेले आहेत
बरोबर आहे
कुठलाही कुठ नाही असू दे ते कुठल्याही घरचं असू दे कसंही असू दे पण ते पोटात जाणारं घरचं जेवण असा
बरोबर आहे आता बघा ना आता बाहेर टिफिन सेवा पण केवढी छान चालू आहे म्हणजे की पोळी भजी आणली किंवा आता अशी अ गृह म्हणजे आता आहेत ना अशी की संस्था अशा आहे की बाबा बचत गट म्हणून पोळी भाजी किंवा अस करतायत तर मग ते पण केंद्र चालवत ते पण खरं चांगलं आहे ना म्हणजे काही वाईट नाही असं की ते चांगलं मिळतं ना असं स्वच्छ पण आणि ताज पण
हो हो हो म्हणजे हॉटेलच कधीच आणि कधीच खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं आणि अं महिलाच्या हातातून खाल्लेलं बचत गटाच्या हातातून ते नेहमीच चांगलं आता हा
बला ना आणि मी तुम्हाला खरं सांगू महिला जिथे काम करत स्वच्छता अस काही म्हणायला नको की बाहेर काही स्वच्छता नाही किंवा असं काही नाही ज महिला चालवतायत म्हणजे
हा
गृह उद्योग ज्या महिला चालवत आहेत तर त्या स्वच्छता घेतात असं
त्या स्वच्छता हे का घेतात माहितीय त्या आई आहेत आणि त्यांना माहितीय की अ आपलं मूल काय आणि दुसऱ्यांचं मूल काय हे सेमच आहे आज ह्यांच मूल खाणारं आहे, तर उद्या माझही मूल हेच खाणारा हेच खाणार आहे. त्याच्यामुळे, ते खूप स्वचछतेने बनवत आहे.
बनवतात. बरोबर आहे. आणि पण तुम्हाला सांगू, हॉटेलचं खरच म्हणजे मी म्हणते ना, तुम्हाला पण हॉटेलचं म्हणजे मी तर खरच? म्हणजे मी ऐकलेलं आहे की, असं आपण म्हणतो ना की, टोमॅटो आता शेवट-शेवट उरलेले आपण, म्हणतो ना - भाजीवाल्याला, आहो टोमॅटो काय जरा, द्या ना स्वस्तात आता शेवट किती उरलेत, किंवा असा आता काय? ह.. सगळ्यांनी हात लावून, वगैरे असे मऊ झालेले, मला म्हणतात - मॅडम तुम्ही जे बाहेर हॉटेलमध्ये खाता मला म्हटले. तर ते म्हणे, हे टोमॅटो आमच्या हॉटेल ला जातात रात्री.
हो अगदीच, जे नरम टोमॅटो आहेत. जे खूप म्हणजे, असं आपण बोलतो ना - पिचक्या. पण पिचका जर टोमॅटो निघाला, तर तो फेकून देतो. एकदम नरम, त्याला आपण पिचक्या-टोमॅटो पण बोलतो. पिचकतो पटकन असा, तो खराब होतो. ते लोकं तो टोमॅटो ग्रेव्ही साठी वापतात, आणि त्या ह तुम्ही, कधी पण बघा, चांगल्या गोष्टीला कधी चव असते का? बरं जेवढी पण, अशी-तशी न धुता केलेल्या गोष्टीला चव असते.
येस, बरोबर आहे.
हा तो अनुभव मी माझ्या आता, म्हणजे मी आता जॉब, आता आपण कॉलेज हे करता-करता मी ह्या गोष्टी खूप अनुभवल्या आहेत. घरात असताना काय व्हायचं मम्मी देताना चिडचिड व्हायची, हे नको मला, बाहेरचच हवंय, मला बा पण आता आम्ही ज्यावेळेस बाहेर पडलोय, म्हणजे आता कुठं जग बघतोय, तर मला हे कळालं की नाही, घरचं होतं ना ते चांगलं होतं, आणि कारण आता बाहेर खाऊन-खाऊन पोटं बिघडायला लागली. नवीन-नवीन आजारपणं जडायला लागले, मग कळाला नाही. घरचं ते सोनं आहे, बाहेरच खाऊन नये.
आता एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. आत्ताच माझ्या एका मैत्रिणीशी बोलणं झालं, तिची मुलं बारावी झालीय, आणि आता त्यांना ऍडमिशन घ्यायचंय कॉलेज ला तर - म्हणते की, मुलं माझी आता अशी हट्ट करतात कि, ती पुण्यातली आहे. म्हणजे पण मग अशी हट्ट करतात की आम्हाला तिकडे
तुमचा आवाज ना? ताई ब्रेक झालाय. हॅलो.... हॅलो, हा. हा.. येतोय-येतोय, आता येतोय.
तर तिची मुलं आत्ता असं हट्ट करतायत की आम्ही नाही, आम्ही दोघंही फ्री राहणार, आम्ही कोणाकडे राहणार नाही. असं म्हणजे करतायत. तर मी म्हटलं तिला की, हे बघ थोडे दिवस जाऊ दे ती जेव्हा एक-दोन महिने बाहेर राहतील, बाहेरच खातील. तेव्हा त्यांना नंतर आठवेल की, आपण किती म्हणजे नातेवाईकांकडनं डबा आणून, किंवा नातेवाईकांकडे राहिलो समजा आजी आजोबांकडे राहिलो तर किती आपल्याला चांग
चांगलं देऊ शकतात. बरोबर आहे. हॅलो, तुमचा आवाज परत गेला ताई.
येतं
हो हो हो तेच अगदीच अगदीच दोघंजण ज्यावेळीस त्यांनी उलट बोलायला पाहिजे की हा जा जाऊन राहा तुम्हाला वेगळं रहायचंय ना ज्यावेळीस फक्त एवढंच की त्यांचे लाड पुरवायचे नाहीत. ते मागतील तेवढे पैसे द्यायचे नाहीत जेवढं त्यांची पॉकेट म्हणे असेल तेवढंच द्यायचं आणि ज्या वेळेस वेळ येईल कसं असतं मुलांना स सवय झालेली असते आम्हाला. मागितलं की हातात येत टॉवेल टॉवेल ब्रश ब्रश नलाच नळाला पाणी चालू करायचा पण आम्हाला कंटाळा येतो तो गिझरचा दाबून दे ह्या गोष्टी त्या हा मग आपल्या शरीराला ती सवय लागलेली असते मुलां च्या ज्यावेळेस आम्ही बाहेर पडतो त्यावेेळेस एक दोनदा खूप मज्जा वाटते. एक दोन तीन दिवस कसं सगळेजण जवळ जवळ आहेत नवीन आपण बोलतो ना नवीन नवीन खूप छान छान वाटतं सगळं तसा प्रकार आणि ज्या वेस वेळ येते आम्ही आजारी पडलोय आणि मित्रमैत्रिणी त्यावेळेस कोणीच जवळ नाहीये आणि मग आपलं स्वतःच स्वतः जायचं आहे आजारपणामध्ये स्वतःच स्वतः करायचं आहे. त्यावेळी जी घरची आठवण येते त्यावेस जग दिसत बरोबर
बरोबर आहे. तेव्हा कसं आई अगदी तुला मग मी माऊ भात करून देऊ का तुला मग मी घावन घालून देऊ का तुला मग मी हे करून देऊ का असं कुठे बाहेर मिळत का सांगा बघू ते
बिलकुल नाही उलट विचरत सुद्धा नाही आपण आजारी पडलो ना त्या मित्र मैत्रिणी सर अच्छा तुझी तब्येतत खराब आहे ना म्हणून आम्ही तुला विचारलं नाही जेवायला ये तेस का कारण कसे आहे तुला भूक तू झोपलेलीस आई काय करते नाही जेवणाची वेळ झाली झोपातून उठू दे पहिलं पोट भरू दे मग तू कधीही झोप तसे हॉस्टेलला नस त झोपलाय तर झोप दे टेल तेव्हा तो त्याच खाईन नाही तर सांगेल आम्हाला आम्ही घेऊन येऊ ते तेवढं काळजी नाही करत ते का तू झोपलेलं अस ना मग मला असं वाटलं आजारी य तर कशाला उठवावं मग तो माणूस उठणार कधी सहा सातला उठणार बरोबर तेव्हा कुठे जेवण जेवण असत बरं पायाशी आणि त्याचे कपडे आणि राहिले त्याचे कपडे आपले कपडे आई धुते किंवा आपण मशीनला लावतो तिथे ते मशीन असते का बर कपडे धुयला आपले आता उद्या आपले कपडे घालणच आहे ना मग ते कोण धुणार आपण आप आपलं धुण आहे मग ते आजारपणातून उठून आपल्याला धुवायचं आहे.
हो हो हे खरं आहे.
हा अनुभव आमचा आहे.
पण मी तुम्हाला खर तुला म्हणजे आता तुम्हाला खरं सांगू का पण जे बाहेर मुली बाहेर मुली ज्या राहतात ना अ तर त्यांनाच खरं जग कळतय हा.
हो हो अगदी अगदी आम्हाला कसं बोलतात ना कानाला खडा लावून कळालेलं जग
होय.
हो त्याच्यामुळे आम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे. आपली घरातली माणसं भले कितीही शिव्या देऊ दे कितीही वाईट बोलू दे गरजेला उभे तेच राहणार आहेत आई वडीलच राहणार आहेत कोणी नाही राहणार आहेच्या गरजेला उभे.
मला तुझ्याशी बोलून खूपच छान वाटलं मी आता ठेवते.
ओके धन्यवाद चला बाय
धन्यवाद